हॅलो हा बोला, हां बोला की हा हा येते येते बोला
काय करताय?
काय नाही आता आवरल.
हम्म आवरूनच आता तुमचं आवरलं का नाही
ह नाही बई आता जस्ट जेऊन उठलोय आता भांडी तेन घासायचं नंतर न
हा हा हा हा हा होय दुपारी थोडीफार जरा पाहिजेतच
होय होय हम
अर्धा तास पाहून म्हणजे तासभर असे ना पाहिजेतच होय
करण्यात आहे ना थोडंच
तेच की
हा हां
हा रेसिपी वगैरे स्पेशल काय तुमच्याकडून
रस रेसिपी म्हणजे मी जास्त आमच्यात जास्त नॉनव्हेज चे प्रकार असतात बिर्याणी दम बिर्याणी वगैरे असं आणि तस म्हणला तर मग गुलाबजामुन मी घरी बनवते
काय
हम्म केक तयार करते मी
येतात होय
होय केक म्हणजे आता मुलांच्या बडडेला पण
मग काय नाइ बन
हम्म होय म्हणजे असं ऑर्डर वगैरे काही घेत नाही
हम्
पण मुलांच्या बड्डेला तेवढच तयार करायचं सामान आणून आणि ब बड्डे सेलिब्रेशन करायच. एक दोन तीन प्रकार शिकले हम्म दोन तीन प्रकार शिकले
हम हम हम एकेक
होय
बनवता काय काय घालून
ते व्हॅनीला वगैरे असते ना
हा हा
म्हणजे अ हे असतात त्याच्यात प्रकार आहेत केकमध्ये आईस केक वगैरे असं
हा हा हा मग गुलाबजामुन काय काय घालून करताय
गुलाबजामून तसं ब मी ब्रेडच गुलाबजामुन पण करतोय ब्रेडच त कणी कडचं काढायचं
हा
आणि म म्हणजे झटपट लगेच आता मुलांना काय लगे खाऊ वाटलं तर लगेचच
आणि काय बेड काढून घेऊन काट
कडच काठ काढायचं आणि कणी त्याच्यात ते पूर्ण पहा मधल पांढर असतय की नाही.
हम् हम
ते पूर्ण असं जरा दुधाचा हात लावून मळायचं जरा अस मीठ आणि हा जरा असं हे टाकून टाकायचं आणि मळून एक एक पाच मिनिट किंवा दहा मिनिटं ठेवलं तरी पण चालतय.
ह ह आणि ते गोळा करून तळून घ्यायचं
हा तळून घ्यायच नंतर पाकात घालायच झटपट आता मुलांना घरा घरात काय खायला आता लगेच माग गा लागल्या तर चालतय व
ह
आता तर सध्या बाहे बाहेर पाऊस चालू आहे. म त्यामु होय काय तर काय तर चार पाच वाज न वाजले की काय तर कर काय तर कर चालू करत्यात.
हा
मग काय तर मग रवा भिजत घालायच्या र रव्याची भजी करायची. काय तर काय तर द्यायचं करून हा नुसत्या रव्याची भजी करायची. रवा हम्म हम्म रवा जरा अगोदर
आपल्या रवा म्हणजे ते मैसूर भाजी म्हणत्यात तस असतय का?
नाही नाही रवा आपण उपीट करतोय तेव्हा रवा.
हम हा ह
जरा एक अर्धा तास अगोदर भिजत घालायच. आणि मिक्सरला बारीक फिरवायचं आणि त्याच्यात बारीक कांदा टॅमॅटो, कोथिंबीर मिरची सगळं घालायचं सोडा जरासा. हम्म भाजी करतोय त्या पद्धतीनं तळून घ्यायचं.
हा ह
हम्म तुम्हाला काय रेसिपींची आवड आहे काय?
हो आता वेगवेग कराय.
काय काय करताय?
काय घरा तस आपल्या ढोकळा्या आंबोली डोसा, आप हो हो पण आम्ही कस कर. ोय पीठ जरा ताकात भिजून रात्री ठेवतोय सकाळी करायचं असेल तर
म्हणजे कस ढोकळ्यासाठी
हा
हा हा म्हणजे आंबूस लागत असल ढोकळा बरोबर आहे.
हा हा हा दिस लागत छान ख होतोय पण,
हा हा कसा करताय मग संध्याकाळी भिजर हम्म,
रात्री भिजवून ठेवायचं ताकात बेसनपीठ आणि, सकाळी उठून त्यात जरा अस सोडा
हा हा ओवा हा हा
घालायचं आणि एक दहा ते पाच पाच ते दहा मिनिटं ठेवायचं आणि वा होऊन घ्यायचं ताटा मग नंतर ग झाल्यापून कापून, त्याच्यावर जर असं मोहरीचा तडका
मोरी मिर्ची वगैरे हा हा हा.
कोथिंबीर वगैरे घालून.
हा हा फुगतोय काय छान म्हणजे रात्रीि जर घातला क फगतोय वाटं.
होन जिवतेय भरपूर हो,
हा हा हा मी पण एकदा, रा म्हणजे एकदा केलेला पण माझा जरा बिघडला मी काय अस ताकात वगरे भिजत घातला नव्हता.
हा हा
पण मी असंच डायरेक्टच केलेला हम्
त्यामुळे त्याला अंबूसण पण येतो.
हा बघतोय मी लिंबू पिवळत लिंबू पिवळत.
ह ह लिंबू पिळा तरी पण कसं एक थोडा वेळ ठेवावं लागतंय मग.
हा थोडा वेळ हलवून ठेवाय लागते ना.
त्याला जाळी बनायला पाहिजे.
हा होय होय संजीव आला पाहिजे कि हम्म. तेच की.
मलागेच केलं म्हणजे म सांज जरा होत नाही.
होय नाही आणि ते पीठ म्हणजे फुगत नसल्यामुळे ते हाय असं चपटच राह
आता बघायच आता परत करून आता तुम्ही सांगितलंय त्यापद्धतीने रात्री भिजत घालून करतो मग तेच की ताकात हा ताकात भिजत घालून रात्री सकाळी करते मग हम्म ह ह.
तिल करतोय तस.
हा हा.
आम्ही त्यात
हा हा हा हा.
हम्म.
तेच की. आता उद्यापासून काय नाही शाळा चालू.
ते आपलं सगळ्या कामाची सुट्टी चालू.
होय शाळा रोजच रुटीन चालू होतंय मग.
पर्याय नाही त्याला.
होय चालू आहे ते पण बरं म्हणजे बरं आहे.
बर आहे मला चालू असले तर बरा असतय ते.
होय आता आज घरात आहेत बघा की म्हणजे डबल काम उसावर करून ठेवा ठेवत्यात.
होय डबल काम प्रत्येक.
आता हे सांड ते सांड चालू आहे.
लहान मुलाच तर लय अस मोठ्यानी जरा गप बसल तर.
होय आता आमच्यात तर काय घ्यायला गेली ते सांडलच.
हा होय हे उपद्वाप लय करतात लहान मुलं. आमची पण मुलगी बघा आता जेवतांना जस्ट
हा हा.
दुधाचं भांडच सांडलं.
अग बाई तेच की जास त दूध बीध असलं तर गरम बिरम असलं तर हे व्हायचं की.
हा तिला काय काय होते साय आवडत्या दुधाची.
हा दुधावरची साय.
हा काय आवडते तिला सध्या म्हणून बसते. म्हणजे लहान आहे म्हणून जर असं छाती भरेल म्हणून आ जरा असं कमी देतोय
दूध म्हणजे दूध शाही भात खाते काय.
अच्छा हा भात खाईत नाही फक्त दुधावरची साय.
हा नुसती तशीच खाते व्हय.
दूध जात. घालून देतोय म पित्या ते.
हा असं ये व्हय आमच्या हा हा. तर एक एक मुलं कशी म्हणजे दूध भात आणि त्यावर थोडी शाई वरुन घ्यायची म खायच असं पण एक एक खात्यात म्हणून म्हटलं.
गर भात खहीत नाही हा. फक्त साय दूर खात्या परत मग भात खायत नाहीत. चपाती, लोणचं, तूप वगैरे असं खाते.
हा हा हा व हे पौष्टिक आहे खायलाच पाहिजेत.
हा हे खात्यावरत सगळं. खरं भात तिला शक्यतो आवडतच नाही काही क तिला भात घातलं म्हणजे जेवतच नाही ते.
ह मग बर आहे की मऊ भात लागत नाही म्हटलं म्ह ना आ लहान मुलांना शक्यतो मऊ भात. वरण असच आवडतं.
हा मग कसं भात शिजताना मग त्याच पेज काढून द्यायला पाहिजे ते आवडे न खातेने.
होय. हा भाता भातावरची हम्म तेच तेच हा तुमची लहान. नाही म्हणल्यावर चालते पौष्टिक पण होते ना.
हा होय.
हम् हम हम.
म ते तस काढायचंच.
हो आहे.
हा. आ तरर करून कोर्ट भरून जेवले तर म्हणजे खेळतत ना.
होय होय खेवळी कि म आपल्याला पण तेवढे जरा बर.
बरं वाटतंय नाहीतर किरकिर करत बसतत मग.
होय होय अंगणवाडीतला आता खाऊ बंद केलाय काय अंगणवाडीत खाऊ मिळत होता तर बंद केला.
मिळतय मिळतय पण ते काय वेगळ्या प्रकारच भातात. अ तीन पॉकेट देतात.
हा हा
म्हणजे त्यात मो. मुळ मूग डाळ आणि मसूर डाळ आहे त्यात मिक्सर. आणि असं एक प्रकारच मसाला आहे त्यात.
हा हा हा हा म्हणजे काय काय घालाय लागत नाही तसच करत.
खीचडी प्रमाणात. करा बघा ते नाही भात. ात ख मुडा थोडा मिक्स.
मिक्स आहे ह आता आमच्यात कोण घरी लहान नाही त्यामुं काय माहिती नाही. म्हण म्हणलं म आम्हाला अगोदर मिळत होत पण आधी कस. म्हणजे माझी मुलगी लहान होती त्यावेळी ते सुकडी. ते मिळत होत नंतर नंतर ते हळद, पावडर, साखर. तांदूळ तांदुळाची एक पिशव्या असं मिळायला लागलं. मग त्याच्यानंतर आता का परत काय मोठी झाल्यात म्हणल आता काही प्रश्नच नाही आता काय वेगळं चालय वाटतं.
आता वेगळं ते मिक्स करून द्याय लागलात ते खहीत नाहीत मुलं पण खात नाही.
खात नाही तया आणून मग ते फुकट वाया फुकटच चाललेय.
नव नाखच होतये ते.
होय आता द आणि त्याला वेळ काढलं की. की म्हणजे लई वेळ पिशवी फोडून ठेवते पण तांदूळ आणि खराब होणार.
च होत हो. खराब अस होतय ते आणि जनावरांचा फोटो. म्हणून जनाववरना देईच ते.
होय तेच किथे पण त्यांना लय घालून चालत. नाही कोंड्यात.
हो हा आता शक्यत घेईनच पण ते कोण खायाला.
ना होय होय.
मग ते अंगणवाडीच्या मॅडमांना सांगितलंय हे बंद करा म्हणून म. त्यांनी म्हटलंच की सगळे मिळून. एक अर्ज द्यायला पाहिजे असं एक दोघ जण सांगून काय उपयोग होत नाही सगळेजण मिळून. तया करून अर्ज द्यायला पाहिजे म्हणा लागल्यात.
होय तेच की प पुराना काय तर त्यापेक्षा ते देण्यापेक्षा प पुराना काय तर शाळेतच. खायला दिलं रोज शाळा सुटताना तरी पण चालतंयग त्या. पिशव्या नेणार आणि बायका घरात नेऊन ठेवणार झाले. आणि त्या नंतर मग आणि नंतर मग. आग बाई खराब झालं मग टाकून दे. अस हो ते आता. आता खेड्यातले वगैरे असले तर जनावरांना घालतील.
हा.
शेतीतली असली तर मग काय मग ते तसच ठेवून राहणार खराब झाले की मग. चला खराब झाले.
आकायच असंच वयला लागले ते आता आमचं तर बघा. तीन चार महिन्याच मी दुसऱ्यांना देऊनच सोडले.
हा हा हा हा एकदम जास्त मिळे. जास्त मिळतात का किती पिशव्या मिळतात?
हा म न नाही तीरास हाफ पाॅकेट मिळतेय बघ.
हा मग भरपूर मिळतात की.
हा सहा पॅकेट एका पॅकेटमध्येण काय तर नऊशे ग्राम आहेत. म्हणजे एक किलो धराच एक एक किलोचे पॅकेट आहेत. आणि दोन चार. पाकेट तांदळाचे असतात आणि दोन पाकेट ते आपलं सुकडी प्रमाणच. खरे सुकडी नव वेगळं जर असं रवा रवा असतोच.
हा हा हा हा.
ते पण काहीच नाही फोरत.
नाही नाही फोर नाही आहेत का?
हा. काय जरा अस सुजी केल्यावर करायचं म्हण आणि खायला द्यायचं म्हण मुलांना. हे हाय हे तू पण तेलकट खाईना घरातलं. आणि ते खातात आता मुलं ते काय वेगळत. लागा लागलेयण आम्ही एकदा करून बघितलो मी. तर ते काय एवढं व्यवस्थित लाग न असते पीठपीठच असतेय नाही.
होय होय नाही आता आपण वेगळे वेगळे पदार्थ करतोय तर. मुलांना म्हणजे जरा हे नको ते नको चालू करतात.
हो हो खेळतच नाही तुम्हाला ते तांदूळ आणल्यावर मी एकदा दोनदा घाट ललो भात आहे असं पातीन टाकून दिलोय.